हल हॅलो, बोला, काय करताय?
काही नाही वा, झाले आता काम.
हाव काय, स्वयंपाक झाला की नाही?
हो, झाला स्वयंपाक, आताच झाला.
हो काय, काय बनवलं मग नवीन?
काय रोजचच आहे आपलं, तेच ते काय नवीन काय काय बनवा, रोज रोज.
आता आंबी गिम आली आमटी गिमटी लोणचं बिणचं
हो ना ते तर आहेस पण मग कसं आहे माहितीये काय रोजची कामं करा आपल्यालाच भांडे घासायला लागतात ना मग ते सगळे कामं करून भांडे किती जमा होतात मग त्याचे नवीन नवीन काही काही बनवत बसल तर-
हो मग आता नवीन नवीन आता हे उन्हाळा आहेत मग लोणचंगिंणचं बनवून हे तेे
नाही ते तर आहेच आता ते आंब्याचं हे करायचंय लोणचं वगैरे करायचंय आणि ते कच्च्या आंब्याचं मला वाटलं ते हे करून ठेव मुरंबा फ्रीजमध्ये ठेवला की राहतं तो बारा महिने हो
हो काय कसा करता मग तुम्ही
ते आंबे अजून मोठे झाले ना त्याची ती कोळ्याने आंब्याची ते थोडी पक्की होऊ द्या लागते त्यांची मग ते अ हा ते पक्की झाले की मग काय करायचं तो किसून घ्यायचा कोणी किसून करते कोणी उकडून करते मग त्याचा, हम् हा ते मग किसून जर केला समजा तर मग ते भारी जाते आपल्याला किसायला तो आंबा जास्त हे रा की कडक राहते थोडासा तो तो.
हा वरची साल
हा तर ते किसून घ्यायचे पूर्ण ते, आणि आपल्या ह्यांच्यात थोडसं एखाद्या भांड्यात समजा थोडंसं तूप वगैरे टाकायचं त्यांच्यात थोडसं आणि ते चांगलं घट्ट होऊ द्यायचं त्यांच्यामध्ये म्हणजे शिजू द्यायला लागत चांगलं ते असं- अ अं आधी थोडंसं शिजू द्यायचं नंतर मग साखर टाकायचं त्याच्यात म्हणजे मग ते साखर टाकल्यावर कसं जास्त पाक होते की त्यांचा,
हा
हं मग ते पाकात मग विरघळून जाते सगळं अजून ते जास्त शिजते मग एक बरी,
हा तो कडक नाही राहिला पाहिजे.
हम्म नरम झाला पाहिजे नाही ते कसर कसर लागते मग खायला गोड नाही लागत मग ते
हा उन्हाळ्या भर मग चांगलं लागतय एक एक चमचा खायलय
ते हा ते आपल्या फ्रीजमध्ये ठेवून दिले की बारा महिने आपण कधी खाऊ शकतो मग ते बारा महिन्यांतही म्हणजे आंब्याची आठवण आली की खाल्लं थोडंसं
हो एक भरणी भरून ठेवली की. हो ना
हा आणि आता तसं म्हंटलं कधी आंबा बारा महिने कधी आंबा भेटते आपल्याला आंबा खायला असं नाही ह्याच याच्यात भेटते म्हणून, कधी भेटते आता प ते आधी होत. आधी होत ना ते आंबा नव्हता भेटतं म्हणजे ज्या वर्षातला फड- त्याच वर्षी खायला भेटत होतं
हो आता सगळंच सगळं करून ठेवतात ना बारा महिन्यासाठी.
ह नाही आता तसं फळ भेटते ना कोणताही मार्केट मध्ये
हो
हम्म मग काही ते ते गाडीत असतील ते आंब्याचे ते म्हणजे चिरून ठेवायचे आणि ते उन्हात वाळवत ठेवायचे आणि ते पण मस्त लागलं होतं हम्म आधी खाल्लं होत मी आता काही आठवत की नाही ते खाल्लं होत मग
ते चिरून ठेवले ते मीठगीट टाकून ठेवले वाळून ठेवले की मग ते पाण्यात भिजवत
हा हा
पाण्यात भिजून मग भाजी पोळी सोबत समजा मग असं जेवण करायला घेत मग
त्याची चव माहित आहे. पण, कसं करतात हे माहित नाही अजून. असं आहे ते. मग आता कसं आहे ते उन्हाळ्यात आता कोणी काही करते कोणी काय करते ते रेसिपी एकमेकीला सांगा विचारा हम्म सकाळी तर आज बद्दलच आली होती. ती खूप बदल होते सकाळी असं वाटलं किती पाणी येते आणि किती नाही.
काही पाणी आलं का मग?
नाई आता तर थोडसं ऊन आला आता थोडं
हो काय तस हे पाणी सांगेलच होत तो म्हणतात ना या तारखेला लोक एकोणीस वीस लोक अवकाळी पाणी.
हा हा ते पापड करायचं म्हटलं होत आज म्हटलं पापड करू आपण. आता ऊनच नाही तर मग आता काय म्हटलं राहू द्या आता आजच्या दिवस
हाऊ
हम्म आता हे उन्हाळ्याचे कामही राहिले ना करायचे.
काय करता मग वड्या पापड शेवळ्या.
हा आता हेच कामु करा. आता बारा महिने काही ना काही तर पाहिजे. लेकराच्या डब्यात द्यायला लागते पापड ते पापडा करून ठेवा. हा पापडा करून ठेवा नाहीतर चिवडा करा. मग, काही आम्ही ते मशीन डोनाल्ड वगैरे करून आणतो मग.
हा ते बाहेरच खाण चांगलं नाही.
हा बाहेरच्या खाल्ल्यापेक्षा म्हटलं नूडल्स घरी आणले आणि मसाला त्याला की मस्त होऊन जातात ते.
खायला चांगलं आणि कसं ते आता दिवस मोठा आहे की नाही तर तीन चार वाजता लेकराला भूक लागते. तर लेकराला थोडासा नाश्ता सकाळी थोडासा दुपा दुपारी पाहिजेस मग भाजीपोळी खाऊ खाऊ लेकर बोर होतात ना सगळे. हम्म हा पायजे ले खरंय न भाजी पोळी खांयला जिवारती लकरेच्या. हम्म त्यापेक्षा थोडस अस काही करून ठेवलं आपणच की आपल्याला मग थोडं हलकं जात ते काही म्हटलं करून द्याचं म्हटलं की आपणच करून देतो पटकन लेकराले घ्या खा.
हम्म बाकीच काय चालू आहे. बाकी? कुठं फिरायला जायचा विचार नाही काय? फिरायला जायचा विच चार नाही काय? पण उन्हाळ्यात
फिराय रे एवढं उन्हाळ्यात कुठे फिरायला जातो. आता हे पाणी पाणी पण काय म्हणते काय माहित आता. कुठे कुठे गारपीटही झाली ना. हो ना उन्हाळ्यात गेलं तर ऊन लागते. हिवाळ्यात गेलं तर थंडी वाजते. पावसाळ्यात गेलं तर पाणी हाय. कुठे जाणार फिराय
आपल्या घरात असतं भरपूर पाणी प्याव लागतेय.
हा तिन्ही ऋतू अशा येत नाई कुठे फिरायला जाता येत नाही आणि घरात ही बसता येत नाही अस. नाही घरात बसून बसून बोर होते सगळं.
हम् बाहेरचे लग्न असत म्हटले म्हणजे जरा टेन्शन येते लग्नाचं.
मग लग्नाच किती टेन्शन येतेय. तो मागच्या वर्षी आम्ही लग्नाला गेलो होतो ते इथं इथलं ल झा मागच्या वर्षी माझ्या जवळच होतं ते लग्न त्या लग्ना गेलो आम्ही काय झालं माहितीय का तिथं वेळेवर नवरदेव आला. आणि नवरदेव आता बस मंडपात याव त्यानं, नवरदेवा नव घरची परि थोडी गरीबच होते त्याच्या घरची बाहेर अस मंडप वगैरे टाकलेला असते ना जागाही लहानच होती मग ते काय केलं तेन काय केलं माहित आहे नवरदेवाला असा बस आता मंडपात त्या नवर देवाला एवढं एवढं पाणी आल एवढं पाणी आलं की बस. ते मंडपही वाहून गेला उडून गेला आणि ते पाण्यांन सगळं सगळं खालच सगळं ओलं झालं खाली चिखलच चिखल सगळं आणि ती नवरी एवढी रडत हो ती.
त्या पाण्यानं सार नुकसान होतात ना शेतकऱ्याचं ज्याचं त्याचं हे अवकाळी पाणी चांगलंच नाही.
शेतकऱ्याचे तर होतंय पण लग्न वाल्याचं किती हाल होतात मग आता गरीबाच्यान ते मंगल कार्यालय वगैरे बुक केली जातात काय मग ते नवरी इतकी रडत हो ती म्हणे हे कसं झालं म्हणे म्हटलं बाई तू शांत बस म्हटल तिले पण बरं मग असं वाटे की आपल्या हेच्याने काहीतरी आपणही नाही काय करू शकत त्या गावात मंदिरही नव्हतं एवढं मोठं समजा लहान मंदिर होतं. ते मंदिरात वगैरे ठेवलं असत तर हां सुविधा पाहिजे माई नाही कमीत कमी तर मंदिर एखाद मोठं तिंथ हॉल वगैरे बांधून तरी पाहिजे काही ना काही तिंथ.
हो आणि छोट्या गावात कसं वर्गणी गोळा करून करून करतील कितीक?
करतील किती आणि ते आता कसं त्याचं ते स्वतःले पोसाय लागतंय ना आणि बाकीच्याले पैसे म्हटलं म्हणजे आता मंगल कार्यालयच कस खर्च जास्त झाला की आपण एवढा खर्च शकत नाही गरीब लोक तर ते नवरी इतकी रडत होती मग आणि थोडा वेळ मग असं तरी अर्धा, अर्धा तास नाही चांगले दोन तास पाणी चालू होतं ते. दोन तास पाणी थांबल्यावर मग ते त्यांनी ते सगळं झाड पुस केल होती तो मंडप वगैरे उचलला त्यांनी मग तिथं ते छोटस मंदिर होतं. त्या मंदिरावर गेले आणि तिथं लग्न लावलं मग त्यांनी असंच मग ते कसं पंगत वगैरे बसायचं लोकाल जेवायचं हे सगळं हे झालं होतं ना.
हो ना हे पाणी सांगून नाही येत ना.
हम्म काही काही जण तसेच गेले मग उपाशीच गेले काही काही जण काही जेवणही नाही गेलं कारण आता मग ते एवढं हे झाल्यावर कोणाही वाटते ना आता ते असं आणि ते कसं ते एक तर म्हणजे बारा महि ते लग्न कसं एकदा होते. आणि आता नवर नवर नवरीच्या भावाला कसं अस ते की बारा महिने म्हणा दोन वर्ष म्हणा किती ते पैसा जमा करून ठेवणं लग्नाचा एवढा खर्च करून समजा आणि तो असं वाया गेला तर किती हाल होतच ना कोणाही खराब वाटते असं.
हम्म. त्या लग्नात आम्ही गेलो होतो त्या लग्नातच झालं मग ते लग्नात.
हाव काय?
असं आहे कुठं काय कर होईल काही सांगताच येत नाही आता. नाही तर मग असं आहे हो. आजकालचे लग्न असे चालू आहेत एन्जॉय मस्त डीजे वगैरे अस ते कसं नाचा, कुदा चांगलं खा प्या मजा आहे. हम्म खा प्या मजा आहे सगळी.
हम्म.
चालू रायते ते, काय म्हणतात बाकीची काम वगैरे झाली की नाही रे?
हो झालेय आताच स्वंयंपाक झाला हम्म. आता बाकीचे काम राहिले आता करू दिवसभर.
हो ना चालूच आहे आता आपल्या माग तर कामं आहेतच दिवसभर. काही ना काही. काही ना काही चालूच राहते. हम्. ते दिवस भर आता बाहीना करून करून असं असं वाटते काय, तर थोडंस अंग टाकाव. जरास झोपाइ वाटते मग.
हो. दोन तासाचा आराम पाहिजेस.
हम् पाहिजेच थोडासा आराम. आता आपण तरी आराम करू बाइ घरच्या बाया. नोकरीवाल्याच कसं होईल.
नोकरी वाल्याचं हा. ते रे दुपारचा टाइम भेटते. पण तो जेवण करायचाच भेटते.
वन टाइमच भेटते. ते तर दिवसभर बसूनच राहाय लागते खुर्ची वर. आपण तरी झोपू थोडस.
आण ते म्हणतात ना, आराम हराम आहे. नोकरीवाले म्हणतात.
अ. नाई पण त्याने खरंच ते कराय लागत ना. आता बाईले म्हटलं म्हणजे घरचे काम करावच लागतात ना. माणस तरी साहजिक आहे. माणसं नाहीत घरचे काम करत. पण मग ह्या नोकरीवाल्या ज्या बाया घरची कामं करून जाणं. तिथ समजा ते जेवढा टाईम आहे. तेवढा टाईम तिथ द्यायालाच लागते.
हम् हम्.
घरी येऊन अजून. परत मग घरी येऊन अजुन अंदा घरचे लेकरं वाकरं सांभाळणं म्हटलं म्हणजे आहे तच ना.
हा ना जॉब म्हटंल, म्हणजे जरासं कष्ट आहेतच जीवाले.
हम्म करावच लागत ते.
हाव.
लेकरीच चालूच राहिती काही ना काही. बाईचं तसच हाय.
हम, खरंच हाय.
पोरी मिळने कठीनच जरा म्हटल ज्याच्या ज्याला भेटली त्याला भेटली असं आहे त्यात. आता
हो. पण आता काय लय जॉब आता छोटे- मोठे जर काय करायला गेलं तर लय हाय.
हा. तशे त घर बस घरी बसल्या बसल्या ही जॉब करू शकतो. आता काही काही आता तर तशे लइ उद्योग निघाले म्हणा घरी बसून ही झाल आता उन्हाळ्याच तर आहेतच ना. शेवळ्या, पापड हे ते अश्या मशीना घेतल्या की बस सुरू.
हो काइ ना काइ उद्योग पाहीजे पण तसं रिकामं बसल्यापेक्षा उद्योग बराय.
हा ते बर हायना. रिकाम बसल्यापेक्षा काही ना काही पाहीजे ते कसं आता हा. काही जे शिकलेल आहेत ते त्यांना त घरी बसून तो बर अजिबात करमतच नाही. पण आता जे कमी शिकले आहेत त्यांना वाटतय की बस होऊद्या. आपल्या शिक्षणाच्या आपल्याला काही भेटलं नाही. पण जे शिकलेले आहेत. त्यांना तर असं वाटतेच की, बुवा काही आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून,
हो. खरंच वाटते असं. काही ना काही केलं पाहीजे.
केलं पाहिजे म्हणून. रिकाम बसल्यापेक्षा अस वाटते काइतरी करा आपून. हो. सारी काम बसुन राहिल्यापेक्षा. कराव वाटत तेसनी. हम्.
करायलाच पाईजे पण मग अस. असं म्हणणं मला की करायलाच पाहिजे. सगळ्या बायानं सगळ्या महिलांना बचत गटातल्या सगळ्या बायानं काही ना काही
हो.
हो मग आता हे सरकार लोन वगैरे देते ना. दहा बाया वर सुदा लोन वगैरे भेटते. काही उद्योग टाकण्यासाठी समजा देणे. मग त्या उद्योगं त्या त्या हेच्यावर सुद्दा उद्योगही करू शकतात ना. काही काही आता खूप जण उद्योग टाकलेल हाय ना. पण कसं म तेज्यासाठी जागा वगैरे पाहीजे. आता का काही जण जागा नाही सापडत. आणि जागेच्या हेन म्हणजे काई बाया मागं राहिल्या विशेष म्हणजे. कारण आता उद्योग टाकतो म्हटल म्हणजे, एवढ्या मोठ्या मशिना जर आणतो म्हटल, तर मशीनीला जागा तर पाहिजे ना मोठी मोठी. आणि जेवड्या जागा कुट कुट नाही सापडत ना. त्याच्याच्यान काइ काइ बाया मागइ राहिल्या. जागा हायच्यान ह हा. असं झालं बायाले, जागेच्या ना बाय माग राहिले.
आहा
कसंय बाई मग?
बरं ठीक हाय मग?
हो, हो बरं ठीक हाय लावा मग, अजून वेळ भेटला तर फोन. हो ठीक आहे मग, हा हा हो ठीक हाय. दे